आवाज ये
आवाज येतोय काय? हं यायलाय बघ.
काय करायला?
आहे की आता आवरले, बसले. हा हा, पाऊस? पाऊस आज सकाळपासून नाही. काळ झालय सगळं खरं प हिकडं हाय. ऊग थोडासा बारीक ऊगच येतय, बारीक झिरमाट येतय जातय. तसच आहे इकड पण आता ऊन नाही काय नाही तेच कार्ड घाल
मग जेवला?
होय जेवल बघ
तू!
होय जोवलो की,
हां
काल आम्ही धपाटे केले होते त्याची रेसिपी सांगू काय?
हा हा सांगकी.
असं तळून केलंल.
पावसाळ्यातं खावू वाट तळले सगळ,
ते थापलेलं आजी करत्या पण मी तळून केलत्या काल
हा हा
तळेगं पण छान लागल्यात.
होय
त्यात काय गव्हाचं पीठ, ज्वाराचं पीठ, डाळीचं, आणि काय हाळकुंड ते दळताना घातली येते. दोन
हम्म
परत ते दळून झाल्यानंतर पिठात तीळ, धनी पावडर, आणि मिरचीचा खरडा तयार करून ठेवला होता. तो अंजर भगवती चवीपुरतं मीठ
हम्म
आणि थोड हळद
भगवती म्हणजे चटणी ना?
नाही नाही साध कलरसाठी हहा बुक्का
हा हा
ते थोडं कोथिंमीर, तीळ
हम
असं घालून म्हणून ते दहा मिनिटं ठेवल पर दहा मिनिटने मग लाटून ते छाप छापून अ लसूण हा लसून एक राहीला खरडयात आधी घातली होता ना
हा हा
पहिला खरडा करून घेतलेला मिरचीचा
हम
परत गाठून छाप उठून करत हो ते पण त्यान तेही धरते म्हणून ताई आजीने काय कलती हातावर पाणी गाऊन बारक गोळ घेऊन हातावर थापून तळून खेल त्याच्यामुळे ते त्या इकड झालं नव्हतं.
हम्म छान होतात ते
ते शिवला तर लई आवडतात. ते गोवी गो हातात दरून खायचं.
ह आणि चवीला पण चांगलं लागतं. ते ग हम्म आता नागपंचमीला ते करतात बघ
हा आता करतेत की नागपंचमीला
धपाटे आणि हेच उसळ वटाण्याच
हा वाटाण्याची उसळ हरभऱ्याची उसळ
होय
काळ्या वटाण्याची उसळ करतात.
हम्म
पावसाळ्यात तसलच खाऊ वाटतंय भजी वडापाव असलच.
आणि ते कसं उष्णता पाहिजे असते शरीराला पावसाळ त्यामुळे ते सणावर पण तसेच बन बन म्हणजे त्या ह्याच्यात ते खायासाठी तो सण केल्या ते बरोबर आधी
पहिलेच्या माणसांनी हा
तस केलेलं आहे ते आता आमच्याकड बेंद्रा ते कापण्या ते करतात
हा तेच की जे सगळं तळणीचे पदार्थ आता पावसाळा असं करत्यात ना आषाढ महिन्यात करत्यात असं
त्या कापण्या पण काय वरण खसखस लावत्यात, गुळाच्या पाण्यात मग
ते एक गव्हाचं पीठ असते ना?
हा गव्हाच पीठ असतंय.
हा हा
ते शंकरपाळ्या वाणी चिरायचं अन त्याला वरण
त्यात मळतात का पीठ ते?
हा गुळाच्या पाण्यात मळतात.
हम्म हम्म
आणि मग ते लाटायचं मग् चिरायचं
हम्म
आणि मग तळायचं.
मग ते खुसखुशीत होतात का अस माऊ होत असतील काय?
असं लई खुसखुशीत पण नाही आणि लई मऊ पण नाही असं होतय ते
आणि वरण काय खसखस लावत्यात.
हा हा
असं मऊच होत्यात म्हणजे खायला असं घाऱ्या वाणी आणि घाऱ्या कसं खा हा तस भोपाळ्याच्या तस लागतय मग, मला पण लय आवडत्यात किती छान लागत्यात त्या
खारवणी मस्त लागत
म्हणज जरा थोड्यात होत्यात किती जरी केले तर ते फार येत नाही
नाही येत, मस्त लागते खरं
ती केले की लगेच संपत्यात
होय आणि केलं की सगळ्यांना वाटायचं हे ते संपण्याची ते. एक तर जास्त करायला पाहिजे एकदम,
होय.
हूं...
शिजवून घेऊन करताय काय,
व्हय शिजवून घेऊन, भोपळा खिसायचा पहिला.
हा
आणि मग ते शिजवून घेत्याती.
मी एकदा बारीक फोडी करून डायरेक्ट शिजवलेला मग परत ते बाजूला काढून,
हां तच पण एकदा केलेलं ते परत आणि परत त्या गुठळ्या होत्या ना? त्यात मग ते आणि फोडत बसतय म्हणून ते खिसायचं आणि मग शिजवून घ्यायचं गुळ घालून,
हां...
त्यात किती पीठ मावते तेवढं पाणी घालायचं नाही अजिबात.
हम् बई पीठ तर पण त्यात मस्त जास्त बसतंय. गुळाचं पाणीच झालेलं असतयं कि ते,
होय
हं....
मग त्यात किती पीठ मावतय तेवढं ते घालायचं.
हा
आणि मळून घ्यायच आणि करायचं थापून पण त्या पण था
ह थापून पण करतात कि, बारकं- बारकं गोळं घेऊन.
हूं... ते पण छान त्या नाचणीच्या पिठाच्या पण करत्यात तसं. आता आपण ते कसं गव्हाचं पीठ घालतोय, गव्हाचं पीठ घालतोय तेच नाचणीचं पीठ घालायचं त्या पण छान होत्यात.
ते काय कधी खाल्लो नाही पण गव्हाचं
आमच्या आत्या एकदा आलेल्या हिकडं त्यावेळी केलेलं त्यनी. मस्त झालं खरे आम्हांला एक -एकच आल्या वाटणीला सगळ्या ना वाटून संपल्या, त्यामुळं सगळी येईल त्याला येईल त्याला देऊन-देऊन संपल्या सगळ्या.
होय रताळाच्या पण छान होतात घाऱ्या.
हं...
रताळं शिजवून, त्यात पिठात तेल घालून मॅश करून,
हा हा तसंच करायचं असल घार
तसच करत्यात की.
म्हणजे भोपळ्या व्यतिरिक खय झालय.
हा भोपळया ऐवजी रताळं घालायची.
हा.... हाय...
ते उपवासाला पण करत्यात शाबूचं पीठ त्यात ऍड करून.
हं.. हं.
ते उपवासाला चालतंय खायाला रताळाच.
शाबू भाजून दळायचं काय? काय.?
हा भाजून तळायचं आणि त्यात पीठ घालून जरा मळायचं.
हां हां.
ते नवरतन चालतेय, नऊ दिवस उपवास असतोय तवा आम्ही करतोय.
नवरातला तसं खातात? आमच्याकडे नाही खात.
आमच्या ईकड खातात. कि शाबू -शाबू आणि वरी भाजून दळायचं, त्याची भाकरी करायची आणि भाजी काय तर बटाट्याची, भेंडीची त्या दोन भाज्या चालतात.
हम्म, आमच्याकडे नाही फक्त फळ खायचे.
आमच्याकडे वरी आणि शाबू दळतात आणि त्याची भाकरी कर.
हो हो हो
हम्म, जिकडचे तिकडची पद्धत वेगळी.
हो
मग
त्यात शनिवार चालू झाले आता, सगळं करायच. हो गरला ग
कि
हे आमचं झाल.
ते काय स्टेटस ठेवलंता मला काय कळच नाही. झाडांचं ठाप होतं मधी.
कधी, हा ह ते तुमच्याकडे नसतंय तसं.
नाही.
सर असतोय ग ती.
ते काय करायचं असते?
ज मराला हे करतायचं तुमच्याक नसत्या माहिती
असतंय की, फक्त शर्यती असतात.
आमच्याकडे शर्यती नाही. आमच्याकड कस गेजराला तरच्या म्हणजे संध्याकाळी दिवसभर हे करत्यात, लोक सगळे नाही म्हणजे बैलाला सजवून मिरवणू पण काढतात.
हा.
आणि संध्याकाळी की नाही, ते कुठलं तर झाड असते ग त्याचं नाव काय मला आठवण.
ह हा, बाबळीच?
बाबळीच नाही दुसरच असते कुठलं तरी, त्याला म्हणजे सोनं म्हणून लुटत ते.
आ, हा
आणि, ते आणतात आणि ठेवायचं आणि त्याच्यावरच वर आपण आता पिंपळाच्या पानाचं कस तोरण बांधतोय की.
हा.
तस तोरण एक बांधतात त्याला पोळी बांधतात मानाची पोळी असते.
हा हा,,
म कोणत असं आपलं म्हणजे आ आमच्या इकडे कस मानानं अस हे करतात, म्हणजे आमचा मान असतो हिला.
हा हा हा हा.
ते मानकरीे असतात ते बैल घेऊन यायचं, ती पोळी तोडायची. आणि मग त्या काट्यातन बैलाला घेऊन जा
मग ते काट्यात न जात?
एक एकदा जातोय. एक एकदा पडतोय. त्यात जातच ते.
हा हा, आमच्याकडे काय अस नसतय.
हा मग त्यातन ते माहीत असते. वडत बैलाला.
अस उडी मारतात काय त्यातनच जातात.
उडी बी मारतात ती बैल उडी मारत्याती. जास्त काटा असला तर मग जरा अडकल्या गत होते सोड खर.
होय अडकणार की.
आमच्याकड अस नसेल फक्त शर्यती असत्यात.
हम्म हम्म, आमच्याकडे कर म्हणत्या त्याला.
हा, तुम्ही स्टेटस काय बघितलेल.
ह माझा भाऊच धरतो.
तुमच्या तिकडच पण ठेवल्यात पाडल्या याच.
हा तेच की भाऊ धपी
हा हा
हम्म चालेल ठेवु काय.
हा हा ठेव.